ह का ह झालं जेवण वगैरे
हो जेवण झालं तेच रोजच स्वयंपाक काय करायचा तो प्रश्न
झोपलं की सकाळी काय बनवायचं झोप झोपलं कि न उठलं की काय बनवायचं
काय बनवायचं बरोबर आहे रात्रीपसून तयारी असते कि काय काय करायचं तेच आणि दक्षिण म्हणजे साऊथमध्ये चांगलं असतं त्यांचा इडली डोसा अस असतो दिवस रात्र
हो आपलं एक तर जास्त जी बी चोचले हे बनवा न ते बनवा न रोज रोज तेच
हो
ह हा मुलं पण तेच ते खायला कंटाळतात पण त्यांना पण असं नवनवीन पाहिजे कधी बाहेरच
बरोबर आहे तरी शक्यतो आपणच घरात करून बघ काहीतरी जस मी पास्ता वगैरे घरीच प्रयत्न करते बनवायचा पिझ्झा पास्ता सगळ्या गोष्टी थोड्या भाज्या वगैरे टाकून जेणेकरून त्यांच्या पोटात जाईन सगळ्यात गोष्टी
हो हम माझी मुलगी नाही छोटी आहे नाही एवढी नाही खात अस बाहेरच म्हणजे लहान आहे आणि अडीच वर्षाचीच आहे ती सध्या नाही माहिती तिला शक्यतो मग काय अ
शक्यतो तेच ना भाजी पोळीची सवय असते
हा ती करते मला खायला खाऊ घायला लागते बिस्किट वगैरे मागते पण हा हा मग पाऊस काय म्हणतो तिकड
पाऊस वगैरे हो चालू आहे चालू झाला आता तेच एक चिंता होती हो ना
हम मोठा आहे का
नाही खूप नाहीय बारीक बारीक चाल आहे हम्म.
आमच्या इकड नाही वातावरण आहे पण पाऊस नाही.
हम्म तेच ना भाज्यांचे भाव वाढले सगळंच आता कसं होणार.
हो सगळं जो महागाई भाजीपालान हम्म ते तिकटच्या देशात युद्ध व्हाला ना आपल्याला हे कराव. मध्यम लोकांनी हे करायचं काम पडायल त्या युद्धामुळे सगळ्याची वाच लागे. पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे पण म्हणतात डायरेक्ट बाहेर गेले की रिक्षावाले म्हणतात पेट्रोलचे भाव वाढ दहा दहा रुपये एक्स्ट्रा.
आपल्यासारख्याने काय करायचं आपला तर पगार वाढत.
हो मग काय आता जे आहे त्यात करणच आहे ना काय. आप थांबता येते थोडं थांबता येत तर नाहीच. अ जे आहे त्या चाल सामोर द्यायचं आता काय.
बरोबर आहे हो ना. तेच मुलांच काही ना काही डब्याला काय द्यायचं त्यांचे शाळेच रोज टेन्शन सकाळ संध्याकाळ भाजी काय करेल. ची भाज्या मिळत नाही पाहिजे तशा मग ते काहीतरी हो ना. डाळी साळी काहीतरी बनवायच्या दिवस रात.
हो उन्हाळ तयारी करून घ्यायची साडगे वगैरे. हम्म.
आणखी पाऊस
हो एवढं जस पाहिजे तसा पडलं नाही हो. जून संपत आला पण असं एवढा पाऊस नाही ना पाहिजेत तसा आ. नाही तर जून महिन्यात सगळं पाणी सगळीकडे पाणी पाणीच होते. या वर्षी काही पावसाचा अंदाजच नाही.
हम्म आणि आला तरी मग त एवढा म्हणजे काय माहिती येत.
जसा पाहिजे तसा नाही न यायला आला तरी पण मग काहीतरी येेत जातील.
हम्म या वर्षी उन्हाळा आहे कडक आणि पावसच हि काही
हो उन्हा तू भयानक होता बाप रे बाप
हो ना. आणि कसं आहे मोठ्या शहरात तर म्हणजे बिल्डिंगमध्येध्ये पाणी कमी मग सगळ्याच टंचाई वाढत चालतात.
हो आमच्या इथे पण आम्हाला सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास पाऊस पाणी पाण्यामुळ पण पटापट सगळे काम चिडचिड होते पाणी नसलं की
चिड होते मग हो.
काम आपले उठले की पाणी भरपूर असलं की मग काय वाटत नाही काम करायला पण. ते उठलं कि ते पाणी पाणी चिडचिड झाली मावस
आणि गरज आहे ना पाणी म्हणजे असं नाही की नसलं तरी चालत हो ना. आडतात बरोबर.
हो आपले तर कामा सगळे पाणी हेच येत पाणी पग पाणीच पाहिजे.
ते आणखीन काय चाललं तुमचं?
काय हो नाही माझ्या मुलीला आंघोळ घालायची अजून झोपी घालायच तिला
अरे बाबा लहान पोर घरात म्हटलं पूर्ण दिवसाच
हो ती उशिरा उठते नऊ वाजता तिला खाऊ पिऊ घाला खेळते आता थोडी खेळड मी मला कॉल करून घेतोय. अ पघाला तेच र. दिवसभर कस दिवस जाती कळत नाही लहान मुला
बरोबर आहे.
ती गेले शाळेत.
हो हो गेले म्हणून शांतता थोड मधला वेळ मिळ
हो तेवढ्या कामात अस ते टाइमाते काम जस टाइम
ती असचत.
हो.
सगळं लहान असपर्यंत थोडं अवघड असतं, सगळ्या गोष्टी थोडे मोठे झाले का मग. काही नाही.
मोठे झाल्यावर पण नंतर त्यांचं सहाचं टेन्शन. काय हो आईवडिलाच्या मागचं टेन्शन कधीच जात नाही. चालूच राहते शाळेत टाकलं की शाळेतच टेन्शन परत लहान तोपर्यंत. लहान मोठं झालं क शाळेचं.
अशायत.
आणि आजकाल कॉम्पिटिशन जगे सगळे असं वाट व्यवस्थितच राहा. आपल्या मुलांना. काळाची गरज झाली शिक्षण तर.
बरोबर आहे आणि शिक्षण का साधं सुुद्धा आपल्यासारखं. नाही सगळ्याच गोष्टी हो ना खूप. झाल्या हो हो हो.
तर म्हणजे बा बाजार मांडल्यासारखं झाला.
हो हो हो आणि एका शाळेने वाढवली का दुसरी वाढ होती.
हो अ गल्लोगल्ली शाळा. इंग्लिश तर मराठी मीडियम जिल्हा परिषद शाळेल तर कोणीही व्हॅल्यूच नाही राहिली.
जात नाही आता तिथे हो ना.
लोकरी शाळा आहे इंग्लिश मिडियम व्हायला करायले. काय हो दोन रूम मध्ये शाळा इंग्लिश.
बरोबर आहे.
त्याची फीस कपडे बुक्स वेगळे आपण घ्या. हो जिल्हा परिषद. मग आता पण ते. गव्हर्नमेंट वा घ्यायच काम नाही गवेश घ्यायच काम नाही. बुक घ्यायच काम नाही काहीच घ्यायचं काम नाही पण तरी पण तिकडे कोणी चांगलंच नाही. अच्छाच्च्छा हे फीज पण भरा आपण बुक पण घ्या त्या का बॅग घ्या सगळंच घ्या.
हम्म वरच्या वर खर्च आणि वेगळा असतो ना सगळ्या.
त्याच व्हॅल्यू आली पण सगळ्याकडे पैसा झाला पैसा. कसा हे करायचा.
आणि सगळे टाकतात तर सगळ्यांना तेच हे की आप.
पहिले कसे पहिले फॅमिली आपण असे पाच पाच ब तीन तीन बहीण. भाऊ पाच पाच चार चार होते ना, आणि पहिले हेव पण नव्हते एवढं. शहा पण चांगल्या होत आता कस एक एकच मुलगा आणि एकच मुलगी त्यातून.
हो तेच ना.
ह हो. आपला मुलगा मा घडवणे बाबा सगळ्याच्या समोर. चांगले शा आहेत का चांगले शा आहेत टा का?
हो ना. पण त्याच्यानेच कॉम्पिटिशन वाढलीय सगळ्या गोष्टी वाढल्या सारे.
् दुसरं कर ते काय करावंच लागत. जस जग चालते तसं लच लागते. मग काय हो हो ना मुलं पण नाही न मग म्हणतात मला नाही असं असं होती ना आपली मुलं पण मग हे होतात ना जसं कळते तसं त्यांना
बरोबर आहे बरोबर. हम्म ठीक आहे आता हळ मोठ. ठेवतील आणखी समजेल. शाळा कशी त्रास देते आमचे तर झाले अनुभव
माझी मुलगी आत्ताच माझ शाळेत स्कूलला दयचं म्हणते रडते ती. आ सोसायटीतली मुलं जातात ना सेजारीचे जेव्हा जायचे देव्हा वार रडेल त पण आता उा
अरे वा चांगले चांगले म्हणजे काही मुलं शाळेत जायला रडतात तीच चांग.
हा काय सांग टाकल्यावर जातिका नाही ती.
हा ते तर आहे हो पण यांच्या शाळाही चांगल्या आहे ना आ. आता तेवढं रागवत नाही मारत नाही. आपल्या वेळेस वेगळं होतं ह आता काही त्यांना तेवढा त्रास नाहीये.
हा पण आपण एवढा त्रास सहन कइ. करून पण आताची नाही सहन करत ना पण तेव्हा शिक्षण पण चांगल होतं आता आईवडलाले पण नाही. त्रास हे होता नातताचे हे करत नाही माराय पण चालत नाही ना.
तेव्हा तर म्हणजे आपण आपलं करायचो मार्वसला पण आपलं करायचं आईवडील लक्ष घरी पण नाही सांगायचं नाही आणि घर त्या काही लक्ष द्यायचे हो कमप्लेंट.
हो आताची मुलं पण नाही चांगले.
सण करत हो तेच ना.
हम ह.
आणि त्यांचं ते होत पॅरेंट मिीटिंग वगैरे सारखे विचारतात आई वडलां नाही की
हा हो हे काय बोलत आहे ते समजले नाही सर. तुम्ही काय करायच ते तुम्हीच करा कंप्लेंट घेऊन डायरेक्ट बोलायची तोंडावरती तुम्हीच होा आता बघा इंग्लिश शा टाकतले. तरी होमवर्क आपल्यालाच घ्याव लागते.
बरोबर.
तुम्ही काय करता मग होमवर्कच जिम्मेदारी आपलीच घरी आल्या हो त्यांची लहान मुलांची तरी. हे काय आहे ते समजले नाही.
चला मग मस्त वाटलं तुमच्यावर बोलून हो. बोलू आपण परत चाललय आता मुलीच तुमचं पण
हा काही शब्दाचा आवाज येत नाही.
चला मग ठेवते होन हा ल बाय.
ह.